हॅलो,
नमस्कार ताई.
हा नमस्कार ताई. बोला, काय चाललंय? हो हा बरी आहे मी. तुम्ही? हा हा हा. आणखी काय चाललंय?
आणखी काही नाही. रोजचीच कामे आवरली, आता थोडा वेळ मिळाला.
हा.
तुमचा कॉल म
काय म्हंटला?
आता थोडा वेळ मिळाला मग कॉल घेतला तुमचा. आल होता ना कॉल.
हो हो हो.
हं, नाही तर दैनंदिन जीवनात आपल्या वेळ तरी कुठे मिळतोय?
हो वेळच नाही मिळत आपल्याला.
आणि ह्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट पण वाढले आपले
हो.
हम्म रोजच्या नवीन नवीन मैत्रिणी मिळायला लागलय.
हा. नवीन नवीन म हा आणखी काय मग चालले.
काय नाही रोजचच स्वयंपाक वगैरे चहापाणी झालाय. आणि अू
वगैरे आहे की नाही.
पाऊस कमीच आहे खूप मागच्या वर्षीपेक्षा तर खूपच कमी आहे.
हो का हा. आमच्या इकडे पण तसा आसा आता म्हणावा त अससा नाही आहे अजून पण पण आहे थोडा थोडा आहे दोन तीन दिवस झालं चालू आहे आता
हो ना शेतकऱ्यांचं खूपच अवघड आहे आता सध्या
हो.
शेतकरी जगला तर आपल् सर्वच हे काय बोलला तई
तुमच्या मुलांची नावं काय आहेत.
मुलांची एकाच तनिष्काय. एकाचं शौर्य आहे हो. तुमच्या कुटुंबात किती जण आहे.
आम्ही आम्ही पाच जण आहे पाच जण.
हो कारण की आपल्याच्यात अ काय म्हणतात त्याला आज आजचा दिवस कसा गेला आवडते खाद्यपदार्थ प्रवास कुटुंब सण उत्सव दैनंदिन जीवन या्याविषयी बोलू आज आपण
हा चालेल ना.
हो तुमचे लहानपणीचे खाद्य बदल. कोणते होते आवडीचे.
लहानपणी आपलं हेच ना चींच चिंचेचे गोळे असतात ना ते लहान. पणी आणि दुसरं काय आपलं अ आपले ते लहानपणी गुलाबजाम वगैरे छोटे. ते मिळायचे लेल कलर रेड कलरचे ते. हा त्रिकोणी समोसे छोटे हिरव्या मिरच्या. हा त्या छान होत्या हो.
छोटे काजू भिस्कक
हा छोट काजू बिस्किट वगैरे हो आणि मोबाईल मु मुळे ना आता. काही असं हेच झाले नाही.
परिणामी.
हो. आणखी काय चाललंय तुमचं?
काही नाही.
हा हा हा हा.
तुम्हाला फिरायला आवडतं.
फिरायला हो आवडते ना फिरायला. हम्. आणि पैसे काढून घेऊन गेला पून काय म्हंटलं.
आहारात काय काय घेतात.
आहारमध्येध्ये आपलं आहे हे रेग्युलर पोळी भाजी.
ओके हो हो
हा हेच असत तुमच्या इकडे तुमच्या इकडेच काय बनवतात चपाती चपाती म्हणतात की पोळी म्हणतात
आमच्या इकडे मी काय करते पोळी पण बनवते
हा
्याकाळी आणि संध्याकाळी नाचणी ज्वारीची भाकरी मिक्स किंवा बाजरी बाजरी नाचणी मिक्स भाकरी बनवते ऋतनुसार जर उन्हाळा असेल तर नाचणीची भाकरी बनवते आणि पावसाळा असेल तर बाजरीची ज्वारीची ज्वारीची जास्त पावसाळत कारण की पावस य पित्त वाढतो ना पित्त प्रकोप होतो म त्यामुळे ज्वारीचीच प म घेते
मनसणी खायची नाही का पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चालते ना हा मी बाळाला मजा आता खायला घालते ना नाचणीच
हा खूप नाच नाही तर थंड असते चालते नाच
हा मी त्याला नाचणीच घालते नाचणीची मी कसं करते वाळ्यासाठी त मी नाशणी भिजत ठेवते आदल्या दिवशी रात्री आणि थोडे तांदूळ पण आणि डाळ पण आपली मुगाची डाळ थोडी भिजते ते धुवून घेते फक्त आणि ती वाळवून घ्यायची नाचणी वगैरे पण दुसऱ्या दिवशी मग ती येऊनत वाळवून पूर्ण परत भाजून घ्यायची भाजून घेतल्यानंतर तर मग त्यात काजू बदाम वगैरे घालायचे आपली खारी पावडर वगैरे घालायची आणि अकोड अक्रोड घालायचं आणि ऐका ना आणि ते मिक्सरला बारीक करायची ते पूर्ण पावडर करायची त्याची आणि ती पावडर. मग नंतर मग पाण्यात टाकून शिजवून घालायची त्याला अजून त्याला. विट टाईप च घालते ना, दीड वर्षाचा आहे तो खर तो भात वगैरे अजून तसा खात. नाही अजून.
हो नाचणी म्हणजे थोडक्यात नाचणी सत्व.
हा नाचणी सत्व घरीच बनवते, आ आधी विकत आणत होते मी. पण आता घरी बनवते असं करते हा घरी बनवते
आणि शेवग्याच्या शेंगांचं सूप
अ ते नाही बनवत शेवकांच्या शेंगां सूप आणि हे बनवते आपलं भात आपला शिजवते त्यात दूध घालायचं ते म मिक्सर ला बारीक करायचा तो पण घालते चपाती पण सेम तसच मिक्सरला बारीक करूनच दूध घालून भाकरी पण तशीच घालते एक वर्षभर मी घातलं नव्हतं आता घालत
नाही जेव्हा तुम्ही दुध न भात. दुध न भात देणार असेल, ना तेव्हा भातात मीठ नाही टाकायचं ते विरुद्धां नव्हतं मीठ.
हो, हो, हो पण त्याला टेस्ट तरी लागायला पाहिजे ना, मग ते अस हाय.
इंद्रायणी तांदूळची लागते ना टेस्ट.
इंद्रायणीच घालते त्याला तुकडा तुकडा तांदूळच घालते. गूळ चालेल का.
हा साखर नाही द्यायची.
बर बरं चालेल की मग असे करते मग.
हो साखरचं प्रमाण कमीच ठेवा बाळासाठी.
हा हा हा हा.
आणि शेवयाचा भात वगैरे खातो का नाही, आपल्या इकडे शेवया मिळतात बघा. रव्याच्या गव्हाच्या करून त्या शेवयाचा भात.
बघते आता अजून ट्राय केलेला नाही त्याला. खर आता घालायला पाहिजे सर आता आधी हा हो मऊ य.
हम्.
आणि रवा वगैरे आपला रवाची खीर वगैरे करून घालते त्याला.
हो.
असं त्याच रुटीन आहे, थोडं थोडं एक वेळेस रवा एक वेळेस भात. एक वेळ ते नाचणीचं वगैरे केलेलं नाचणीसत्व असंच घालते त्याला. अस चालू असत हा.
आणि डाळिंबचे ज्यूस वगैरे.
हा ज्यूस डाळिंबचा वगैरे अजून घाठलेला नाही, सफरचंद चा वगैरे मध्ये मध्ये घालत होते.
ह् प कोण मकेचे दाणे उकडून देतात का मऊ.
नाही अजून त्याला नाही, भात पण खात नाही तो मग तस ते भीती वाटते ना त्याला. अजून दाडा वगैरे आलेल्या नाहीत. मॅश करून का बघते ट्राय करते.
एकदम सॉफ्ट झाले पाहिजे उकडून.
हा हा हा हा. बघते ना ट्राय कर.
त्याने टेस्ट पण येते, आणि पोषण पण होत ना. मी तर खूप पदार्थ करायचे मलाच आठवत नाही आता. इतके करा कंटिन्यू काही ना काही चालूच असायचे चार पाच टाईप.
आता कोल्हापूरला आला ना कनेरी मठ फिरा आठवणीने फिरा छान आहे बघण्यासारखं. काय खूप छान आहे.
कनहेरी मठ ना, तिथं हे आहे का स्टॅच्यू आहे का ते.
हा स्टॅच्यू वगैरे आहेत हो.
हा माहिती आहे मला, पण गेलेले नाही.
गेलेली नाही का ह आहे छान आहे बघण्यासारखा आहे स्टॅच्यू वगैरे आहे.
हो नक्की कोल्हापूरला आल्यावर तुम्हाला कॉल पण करेल.
हो हो कराना चालेल काही प्रॉब्लेम नाही.
काय म्हणता बाकी
बाकी काही नाही बघा आता चहा वगैरे घ्यायचा थोडा स्वयंपाक वगैरे घालायचं परत आणि आता रुटीन चालू होतं ना आता बाळाला खायला घालायचं. ते हा हो गेलेलेना गणपती. पुळे गणपतीपुळेला.
भारी आहे ना गणपती पुुळेे
हा गणपतीपुळे पण भारी आहे तिकडे दोन वेळा गेलेले मी आणि मी एकदा तार कर्ली बीच ला वगैरे गेलेली परत आमची स्कूलची ट्रीप वगैरे होती तेव्हा सिंधुदुर्गला वगैरे गेलेले आपला हा किल्ला बघितलेला तो पाण्यामध्ये आहे ना आपला हां जंजिरा जंजीरा नाही नव्हता तो जंजीरा नव्हता सिंधुदुर्ग मध्ये आहे तो सिंधुदुर्ग मध्ये तोच किल्ला आहे ना तो, आ को जंजीरा नव्हे आणि एक कोणत तरी आहे आतमध्ये पाण्यात अ तो बघितला आता मला आता नाव आठवत नाहीये त्याच पण आहे आत मध्ये जावं लागतं त्याला तो बघितलाय आम्ही आणि विजयदुर्ग पण बघितला तिकडे हा आणि आणि काय मग? अ तेवढंच फिरले मग रेड्डीचा तो गणपती वगैरे
हो, हो
तो रेड्डीचा बीच वगैरे बघितला हा तेव्हा बघितलं आहे
हो आणि लहानपणी खेळ, खेळायचे खेळ
हो, हो लहानपणी खेळायचे ना खेळ.
आता
आता काही नाही.
बॅडमिंटन वगैरे असं काही,
नाहीच, काहीच नाही आता
हम, मी खेळते मुलानं बरोबर. बॅडमिंटन वगैरे, इथे आमच्याकडे जागा असते ना मग पुण्यामध्ये बॅडमिंटन साठी. मग, सुट्टीमध्ये खेळतो मिला मुलानं बरोबर.
हा हा हा हा
तुम्हाला कोणते छंद आहे?
आता तरी आता काहीच, आता नाहीच मी आता लग्नानंतर सगळे छंद ते असे काही नाही च आता सगळे मुलं सांभाळायचे, घरी सगळं बघायचं एवढंच चालू आहे आता तरी
हो, मला तर झाडी लावायला आवडतात. वेगवेगळ्या रेसिपी, हा मंडल आर्ट, आरीवर्क, पेंटिंग, मायक्राम
तुम्ही आरेवर्क वगैरे पण करता?
सर्व करते मेहंदी
अरे वा छान आहे ना मग, भरपूर काही, काही करता तुम्ही, मेहंदी रांगोळी आहे मला आवडते, पण फक्त माझ्या हातावरती वगैरेच काढली. किंवा घरी रांगोळी वगैरे
आपले बँगल्स मेकिंग नाही का!
हा हा छान आहे ना छान आहे तुम्ही भरपूर काही काही करताय
तर बिनकाम पण करते मी आपले वे विणकाम लोकरीच नाही का वेलचीचे रुमाल वगैरे मी सातवी पासून करते मी योगाचे पण खूप क्लास केलेले माझे योगाचे सात आठ कोर्स झालेलेी सहावी पासून योगा करते.
हा, हा चालेल ताई करते मी परत आणि तुम्हाला कॉल छान वाटलं बोलून, हो थँक्यू बाय, बाय